हॅलो हा येतोय आवाज
हा येतो
अगे नेमका फोन चालू होता मग त कठही करता ये ना भावच
काय चाललं
काही नाही नावररलं होत ोळतच होत तेवढं त्याचा फोन आला हम तर चालत ठेव का म्हटलं राहते तुझ काय चालेल शंगदाण येईलता थोड्या वेळात
ह ह
पंधरा वीस मिनिटांनी येईलच आता
हम्
शेंगापूडरल का शेंगापूडूरयली
हा अशंंग फोड राहिलय
ह हा झोपत नाही का दुपारी हा झोपत नाही म्हणत दुपारी
काय म्हणता
झोपतन नाही का दुपारी
नाही झोपत द
ह
पुरी झोपून देते नाही
हा हा ती या काली असेल मोठी ना
नाही गेली तिच्या बाबा आणायला येईल आता
हा हा
ह झोप तिथं ही झोपण आज
तिथे कॉल झाले
अ माझे सतरा झाले
हम आत ब सुप्रिला केला तकनी बावीस झाले माझे
का
बावीस
आच झा ना का
हम्म
हम तुम्हाला किती पैसे आले
मला एकशे सत्त्याहत्तर रुपये आले आले म्हणजे त्याच्यावर जमा अजून तुला आले का नाही
अजून अकाउंट वर नच लिईल ना
नाही नाही अकाउंटवर नाही आली फक्त तिथे जमा झाले हम् तस केला खनी पण ओपन केला का नाही
केलस काळीस दोन रुपये दाख त्या अकाउंटवर
तिथं खाली दाखवत असेल ना कितीच्यामाळ तिथं खाली दाखवत असेल ना
ई पूर्व अजबती ना काही आवाज येत नाही
अगं तिथं खाली राहत ना तिथं चेक नाही केले का किती काय
हा चेक केले ना काहीतरी सहाशे आणि बात तर काहीतरी असं होतं
सहाशे बतर नाही आम्हालाच कश का एवढे कमी आली दीडशे दीडशे
हा ना येतील येतील पण सि
हम्
तुमचे काही कॉल असे इज आहेल का
पाच कॉल झाली पाच कॉल ह झाली ना अे
काय म्हता
पाचको
हा हा
हम्म
आणि दुसरे काही तास नाही अगदी
नाही नाही तुला आले का नाही
हा मज तुम्हाला असं
बाकी च
अह
दुसरे टास्क आल कने
हॅलो
हॅलो अग दुसरे टास्क
आवाज कटवून जातो मध्येे मध्ये
झोपेल ना त्याच्यामु होत अस येतो काात.
अ.
या तो आवाज आता.
माझा आवाजा बक तुम्हाला बस.
हा तुझं येतंय मला.
तुमचच कटव हा तुमचीच कटवून जातो यावाज.
अगं रेनचा प्रॉब्लेम असे ना.
हा अंत प्रॉब्लेम.
रेंज मु होत असल.
तुम्हाला भेज नाही कारी का.
कधी कधी कमी होऊ जास्त होऊन जातं ना.
अं.
कमी जास्त होऊन जातं ना त्याच्यामुळे होत अस.
हा कामावरला
हा आवडलं सकाळीच आवरडलं.
ह ह.
दहा वरला का मग काही नाही राह.
हा एकदा आवरलं का आवरून जात.
हम्म पोर्या शाळेत गेलं राहत हे पण नाही राहातते दोघे डट.
हा.
म काहीनरत.
तू पोर आल्यावर परत सुरू होता असेल मग.
हा मग पोरं आल्या मग त्यांचं चालू राहतं. कपडे बदलायचं.
हा.
ह दोघांचे बांण झालं त्या. कोण फोन पाहिजे कोणाला काय पाहिजे ओडाात आड चालू राहतील. एक तर फार सातला यथे संध्याकाळी सकाळी सातला जातथे संध्याकाळी सात. जती कररी हम्म. मग हे द दोघांचच चालतं सारखं म एकदा बसले. क्लास ला करून थोड्या तथ.
हा.
मग ते झालं का परत. आता पाऊस चाल त्याच्यामुळे खाली जाती नाही खेळायला.
हा ह.
घरातच आत्याबाई कधी येणार तुमच्या. पंढरपूर वर.
काय म्हणता.
सासूबाई कधी येणार आहे पंढरपूर वर.
हॅलो.
हॅलो अगं पंढरपूर वरून कधी येणारी.
अ त्यान रविवारीने ते सोमवारी येेतला.
हा उपसडून चित
हा उपवास सोडूनच येेते.
ह् आता कुठे.
ह कधी शुक्रवारी ए कदाच आहे ना.
ह नै श निवती.
हा शनिवारी ना मग.
हम्म
रवीवारी बहुतेक उपवास सोडून येतील नाहीतर सोमवारी येतील
हम् हम् आता कुठे आहे म्हंटलं त्या
अं आता ना काल फोन केला तर आज फोनच नाही करेल हम ते सा
ह् दर्शन घेऊन आले असतील ना
हा दर्शन घेऊन परत दिंडीत आले ते हम्म परत आता पालखी बरोबर जातील आणि मग दर्शन झाले का मग रिटर्न ये
हम्म.
दर्शन घेताय का नाही बाहेरूनच दर्शन
आता बाहेरूनच घेतील आता झाले ना आता झाले मग का बाहेरूनच घेतील गर्दी किती राहिल आता आषाढीला हम्म मग आता त्यां ना एखादा दिवस तरी लागला असेल दर्शन त्या दिवशी
हा
पूर्ण एक दिवस लागतो बारा तास तेरा तास तास असे लागतात दिवस रात्र उभं राहायला लागतं ना
हॅलो
हा बोल ना
मध्ये मध्ये आवाजच बंद होऊन जातो ना कळतच नाही चालू आहे का
हा नाही मी शांत बसले होते बोल पूजेनी नाही ओपन केलं तीच्या सासूबाई नाही म्हंटल्या वाटतं
सुप्रिया आंटी शाळेत गेल्या मग तुम्ही नाही गेल्या का
कालच जायचं होत आम्हाला पण नाही गेलो अगं सकाळी पावसाचं वातावरण
हा हा तुमच दिदीन त्या त्या शाळेत असतील ना
हा त्याच शाळेत ये
हा ह
हम्म पण मग वेगवेगळ्या दिवशी होत ना काल होत यांचं आता तो पहिलीला आहे त्याचा आहे आज एक सहा्वीला आहे त्याच आहे हा यांचा काल होता सकाळ हम्म यांच होत काल पण मग सकाळी पाऊस पावसाच चडचढीच जायचं लय जीवावर येतं म- दे म्हणल आणि त्यांनी पेपर बघितलेलि मार्के सांगितली मग काहीनी
हा हा
त्यांना सांगितले मार्क पण त्याच्यामुळे मग काही नाही वीस मार्क हा वीस वीस मार्काचे पेपर होते वीस वीस मार्क त्याच्यात पेपर होते त्यांचे मग काय म्हट चिडचिडक बसन जाव लागत ती गाडी वरन गेले काय छोटं गाव
हम्म त्या व्हॅनि गेल्या असतील ना
काय माहिती काय पाहिलं नाही व्हेननी च गेले असल अन
हॅलो
हा हा बोल ना येतोय आवाज माझाच आवाज नाही येत वाटत ना ग
तुमचा आवाजच येत नाही एखादा शब्द येतो ऐकू बाकीच डायरेक्ट आवाज असत हम्म कटवून जातो
फोनचा काही प्रॉब्लेम झाला अस
काय माहित फोनचा काय प्रॉब्लेम आहे का नेट मुळे अस रेंजमुळे
नादवली का खेळती झोपली झोपली का काय नाव आहे ग लहानीच.
झोप प्लीस नाही ती आज एक तास झोका देत होते पण ती झोपलीस नाही आज काबर काय माहिती शेवटी मला कंटाळा आला मग घेतली जोळीतून खाली काढून.
थोडे राहिले फोन मी एकदाचे संपल.
हा.
तुलाक झोपलीकी थोडस शांत राहती हा ना मग अंगावर किती सारखं तुडं होत ना ग पोर ली हा हा आता त मोठे आल्यावर दोघींचा हा. दोघींचा धिंगाणा आजीबाईंचा लय जीव आहे पोरींमध्ये.
आ -
आजीबाईचा लई जीव ये म्हटलं नातीं मधी. हा. मागं पुड मागं पुडच राहत सारख. हा हम्म.
त्यांच्या च अंगावरय जास्त.
हा. आता मी कधी करू तुला फोन हॅलो. हॅलो हा अगं म्हंटलं मी कधी करू फोन.
काय म्हणता?
मी कधी करू फोन तुला.
अ तुम्हाला कधी वेळ रात होत होत ना
आता आहे का वेळ.
पण नेमका असा आवाज हे होतो ना कट होतो त्याच्यामुळे काही कळत नाही.
बरं मी आता करते मग परत.
हॅलो.